हा सर कुठय, हॅलो.
म बोल ना
आवाज येतोय का
येतोय ना
काय करू राहिले
आहे नऊ झालं ना जर गेला होता का नाही आज
जे घेल होत ना
काय गेलं तिकडं
काही नाही दररोज तसं आपलं कामकाज चालू होत दररोज सारखं यायचं जायचं अजून काय
त्याच्या एक्सपिरियन्सचा फायदा आहे का नाही रे काय
जात जास्त मोठं काय आत्ताची स्टार्टिंग आहे आत्ता आत्ताची जराा समजायला लागलं त्याच्यामध्ये
हा हा
जमधनं म्हणजे स्टार्टिंग ये नां धर उघडत होती अजूनही थडंीड जमत नाही पण तुटकं वाटकं जमून राहिलं थोडं थोडं हा बारा टाकाशला लागतं एकाशाला लागतं ते समजू रायला लागत
म्हणजे थोडं तुला पार्टांचीच माहिती नाही अजमपूर्ण
हम्म बरोबर बरोबर असं म्हणजे थोडं थोंगळ माहिती होत चालसं तस म्हणजे गिरय गत ना त्यास्तं सगळं उ राहिला आता
ह आणि आपलं मार्ष्ट किती काय
मला
काययड तो किती मालक तुझा किती मार्जिन काढतो काय आयडिया भेटली का नाही
भेटली ना
किती काढतं किती टक्के काढतं
ये पुढून ये ना त्याला पंचवीस टक्के डिस्काउंट येतं
हा हा
तर काउंटर वरती येतो दहा किंवा पाच टक्के
ह हा
मला त्याच्यामध्ये पंचेचाळीस टक्के दिसलं तर ते हजार टक्के दिले त्याला पस्तीस टक्के भेटत जवळच असल का समजा माझ्या सारखं असल का मग तो वीस देतो तो म्हणजे असं प्रत्येकाचा ऑइलचा वेगळा राहतो पारचा वेगळा असं
चांगले रोड
मग आता काही काहीचे डिस्ट्रीब्युट काय आणत डिस्ट्रीब्युटर राहतय अस
हा म्हणजे नेमकी माल कोणकडून घेतो हा होलसेलर मधून घेतो की ड िटब्यटरडूनेतो कीा स्वत डिट्रीब्यटर
डिस्ट्र्रीब्युटर केल घेतो पहिले पहिले त्याच्याकडे स्वतःची एजन्सी होती
हा
हेलाची मग पोर बीर कमी पाडायला लागली मग म काहीच आहे मग नंतर मग तिने बंद करून टाकलं असं मग फक्त आत्ता काउंटर आहे त्याचा आला
नाही हे धंदे कसे झाले आता माहिती आहे का म्हणजे समजा हार्डवेअर राहू दे काही अ स्पिअर पार्ट झालं म्हणा आपल्या त्यांचा विषय कसा होईल की जो डिस्ट्रोबेटर आहे ना तच खरं कमावतो बाकीचे दुकानवाले आहे ना थोडं मरण याच्या
नाही नाही तो डिस्ट्र्रीब्युटर समजा जवळचा असला का मग त्याच्यामध्ये ना स्पेशल रेट येतो स्पेशल म स्पेशल रेट असं माझ त्या तो आता या धंद्यामध्ये ना जुना आहे मग त्याला चांगला रेड भेटतो म्हणजे असे ओळखीचे म्हणजे त्याच्या पप्पांची ला लाईन आहे ती मग तेव्हापासून म्हणजे त्याला चांगलं हे ह मग अनुभवी मग तो कासा लहानपणापासून पप्पा मी येतो तुमच्यासोबत मग असं अशा हिशोबाने मग करत करत गेला मग त्याच्या मध्ये म्हणजे त्याला रस आला मग त्यांनी काय तेच कंटिन्यू केलं
हम् बरोबर मग नाही रे तस नाही आपण ल आता मी आठ घरचं करायचं म्हटलंला मग नंतर कंपनी नंतर ट्रविटर त्याच्यानंतर तो एक सेल्समॅन मग त्याच्यानंतर माझ्यापर्यंत येईल एवढं म्हणजे खात खात खात खाती मी मार्जिनच काय खायचं असं हो जाात
हम्म बरोबर त्याच्यामध्ये कंपनी काय म्हणजे जं मुंबई म्हणजे तो लांबून समजा नाशिकमध्ये पार्ट अवेलेबल नसले तर म मुंबई वरून मागवत तो जळगाव इकडून तिकडून म्हणजे लांबचे बी त्याच्याकडे आहे ओळखीचे आहे मग ते काय याच्याने ट्रान्सपोर्टनि येतात आशा हिशोबानी
हम्म नाही तर ते पंपर विंफर आहे ना आता तो इक तुम्ही इकडं जायला होते बाय. हे ना नांती हे सॉारी
अ इकडं बाग बाहेर जायला होते बाई तेव्हा तो इनामाचा बंफर फुटला होता. तो किती पंधराशे रुपयाला तर भेटला. ते आधी
हां त्या त्यानी तुला पांधराशे दिला, त्याला कितीला वाडला असंल?
नाही नाही त्यांनी म्हणजे मला नाही दिलं. विषय कसा होता म्हणजे मला घेऊन दिला त्यांनी. दुसऱ्याकडून घेऊन दिला विषय असा होता की ती पंचेचाळीसशे सहा पंचाळीसशे का काही जरी अशे पुढचीच एमआरपी होती त्याच्यावरती डिस्काउंट दिला तीस का कितीतरी टक्के.
हां.
मग तो पंधराशे रुपयाला पडला
हा मग आहेत ना डिस्काउंट द्यायची मग कोणा कला ती जण एक ग असं म्हणजे अम् त्याला माहिती आहे की आपले पैसे तीस टक्के जाऊन सुद्धा पन्नास टक्के आपल्याला भेटून राहिले त्याची तो हिंमत करत
हां बरोबर.
हां म्हणजे. त्याला बी कमी याच्यात भेटत मेन म्हणजे आपल्या लाईन आहे ना ती भेटली पाहिजे नाही का असं अ जिकडून माल भेट येतो ना तेच लाईन भेटली पाहिजे डायरेक्ट.
एक मिनिट हां, हां बरोबर अशे हिशोबाने. मंग ते कसं बाकी तुझं काय चालूये?
माझ काय हे हार्डवेअर च बघत होतो. मंग नग
हार्डवेअर च शॉपचं बघत होतं रे पण मग विषय असा झाला की अ हे जे सामान होतं ना
हां हां.
त्यांच्या पप्पांचं पण आहे तिने सांगितलं. कि एवढं म्हणजे मार्जिन तुला हे करावं लागल म्हणजे तिने सगळी आयडिया सांगितली. किंवा आता आपण म तिचा विषय असा आहे की तिच्या पप्पाच कसं आहे. क ते स्वतः दष्टर भीटर बी हे म्हणजे त्याच्याकड डायरेक्ट कंपनीकडून माल येतो त्याला असं नाही हां डायरेक्ट कंपनीकडून माल येतो त्याच्यामुळे त्याला लई ना परवडत अरे
हां.
बीडी मटेरियल सप्लायर पासून तर शेतीच्या हार्डवेअर पर्यंत सगळंच है त्याच्यात याच्यात सगळं कंपनीकडून येतं त्याला.
हां येनला काही काही स्कीमा राहतात. ते आता समजा ऑइलचे बॉक्स समजा जर घेतले तर समजा तुम्ही आठ आठच बिल बनवलं नाही का त्याच्यावरती एक बॉक्स फ्री परत अशा बकेटीवर सात लिटरची बकेट राहते बघ त्याच्यावरती सुद्धा
लई स्कीमा राहतीत्या म्हणजे आता यांना कशी स्कीम आहे माहितीय का ते तर आहे ते क फ्री त राहतीच पण मग त्यात बी अ समज आता अंबुजा सिमेंट कडून ते माल घ्यायचा ना तर ते अंबुजा सिमेंट कडून एक फॉरेन ट्रीप भेटती परत बिर्ला पेंटकडून एक फॉरेन ट्रीप भेटती
याला बी भेटती यालाय ना आता हाय ना तो गेला नाही ना इकडं काय म्हणतोय आपलं कुठे गेला नाही रे हा म्हणजे थायलंडची ट्रीप हो थयलंडची नाही का इकडची तिकडची कुठली तर ट्रिप होती त्याला गिफ्ट कार्ड दिलीती
अरे मग हा डिस्ट्र्रीब्युटर आहे पारशा तूी बघ तू त्याला ना कं तस तुला एवढ आयडिया देणार नाही. मराठीच आहे काय?
नाही, नाही.
त्याच्यामुळे नाही.
हम्.
नाही असं म्हणजे धंदा करायला आहे ना आपल्याला मेन लाईन भेटली पाहिजे असं विषय तर ते इकडून तिकडून दिली.
पण त्याच्यामधलं तुला समजा हार्डवेअरच कॉलेज असलं त्याच्यामधलं तुला ज्ञान घ्यावं लागेल ना पहिले समजा आता मला हे सुद्धा कळत नाही. दहा, दहा इंचा बोलट दहा इंचा बोलट ना पंधरा इंचा बोलट मला मला तर दगळं समजात नाही काई काही मला.
मेकॅनिकल वईल असं तुला माहिती असेल ना मेकॅनिकलच पूर्ण कठे गेलो तू
अरे हा पण ते दहा इंचाचा पाच इंचाचा बोल्ड आणि हे याच पाहन त्याचं पाहन मला तर समजतच नाही तेवढं काही. मला तर ते काय म्हणते ते रेट आहे ना कधी वर खाली करून देतता नाही का? मी आता ते पुलण किती दोनशे रुपये राहता कधी कधी एखांदा अनोळखी आला. काधी अडीचशे रुपये असं
हा मग ते ती तेच केल म्हणजे तुला एक तर कळून जाईल का समज गिऱ्हाईकाशी कशी डील करायची ते एवढं कळल. आणि कोणते पार्ट कशासाठी म्हणजे एखादं आलं स्विफ्ट डिझायरचं मॉडेल विडेल सांगितलं तु. परफेक्ट तेच बंपर काढून द्या. पण आलवाईल तुला तर तेच पार्ट काढून द्या आलवाईल असा विषय.
आणि विषय काय माहिती का तो एक पार्ट आहे ना सतरा गाड्यांला बसतो. मेन विषय तर आता आता काय म्हणत आपली ही जी स्विफ्ट डिझेलची ची. हम्. हॅलो तीरटी गाडी चालला बवस्ती सियाला. आता ती मारुती कार आहे नाही का. ती मारुती काय म्हणते रे मारुती. नाही नाही मारुती बघ ना ती स्टार्टिंगला नाही नाही इकूय. अल्टोचं आहे ना वरचं आहे ना ते. हा ते बा मारू आठशे काही एट हंड्रेड काहीतरी म्हणायचे बाय ते.
आल्टो एट हंड्रेड.
नाही फक्त एट हंड्रेड आ आलो. आल्टो हा थोडी काही. हमम आल्टो एट हंड्रेड बाय. मग त्याच्यामध्ये मारुती कार. त्याच्यामध्ये ती गा तिकलच आहे ना व्हॅनला याला पी बस ती काय म्हणताय नॅनो. टाटाची जी नॅनो आहे ना तिला पण बसती. मारुती कारला पण बसते अशा दोन तीन गाड्यांना बसते ती. असं मग आणि ती म्हणजे एम जी. असलं का म्हजेला एवढ का. नाही भेटत पण त्याला त्याला जरी एकशे एक टक्केे भेटत. ते नाही का आपण ओरिजनल म्हणतो ओरिजिनल मारुती मारतीच पार्ट मारुती. त्याला वीस टक्के.
जर जर बकत प्लॅन हेच करायचं खूप बघ.
मला हेच करायचंय पण मला आहे ना आता सध्या परवडत नाही मेन गोष्ट ती. मला आहे ना म्हणजे मी ना ते भांडवल भांडवल पाहिलं ना. तिथं ना आत्ता नाही कि ते पं ववीस का पंचवीस बॉक्स आले होते वायफरची
हा
तेचं बिडिंग मी पाहिलं की अठ्ठेचाळीस हजार रुपये ठाली अठ्ठेचाळीस हजार रुपये पण ते आणि त्याच्यामध्ये विषय काय माहिती का ते लगेच बिलिंग म्हणजे ना आठवड्याला आहे ना एक वार राहतो त्यांचा गुरुवार का मंगळवार असं काहीतरी राहतो आठवड्याला महिना बी नाही पंधराय का आठवड्याला आठवड्या महिना ते महिना पडायलाच पाहिजे जर तू पडला नाही तर आउन स्टँडिंग लागून जात नाही का आस मग कंपनीत हे पडत त्याच्यामध्ये
हा मग तोच विषय ना त्यांना पेमेंट लवकर रेग्युलर गेलं पाहिजे अस
हा म्हणजे त्याच कस आहे म्हणजे धंदा झाला त्याधंद्याचं संध्याकाळी त्याली टॅली करायचं आणि संध्याकाळीच छू होऊन जायचं असं अशा हिशोबानी हा ठीक आहे.
होऊ का हॅलो.
हां बोल ना
चऊ कावटला
हा चाल चाल